हॅलो.
हा बोला ना.
ह काही नाही आता मला असं वाटतंय महिलांनी पण आहे ना असं सक्षम राहायला पाहिजेलय. पण आता खूप अ ठिकाणी असं महिला सक्षमीकर अस ट्रेनिंग देत होते बरं का महिलांना तेवढं सक्षम बनवत ते.
आणि बनवत ते आणि त्यां ज्या महिलांना आहे ना घरातून अ असा आधार मिळतो ना किंवा सपोर्ट मिळतो ना त्या महिला त्याच्यात काम पण करतात किंवा पुढे पण जातात. दुसऱ्या बायकांना पण घेऊन जातात ज्यांचं घरातच खच्चीकरण होतं ना, त्या मग घरातल्या घरातच राहतात असं. जांच्यावर बंधन येत नाही बाहेर जायचं नाही, इकडे बोलायचं नाही तिकडे बोलायचं नाही असं आहे अजून पण. आपल्याला असं वाटतं पण ते आहे ऍक्च्युअल मध्ये.
पण आता समाज आता जस ते हे बदलले, समाज बदललाय तस आपण पण खरं बदलायला पाहिजे. काळाप्रमाणे आपण पण पुढं पुढं जायला पाहिजे खरं. आपण पण आपण पण स्वतःला अपडेट करायला पाहिजे ना आता. जग कुठं चाललंय आणि ण कुठ नाही का? आपण पण सगळं आता कुठ आता तर एआय टेक्नॉलॉजी आली ये. सगळंच आता अपडेट झालंय मोबाईल महिलांनी शिकायला पाहिजेलेय. ऑनलाईन व्यवहार करायला शिकायला पाहिजे मु आणि मेन म्हणजे महिलांना अस जे आपले आर्थिक व्यवहार अस बँकेचे वगैरे गुंतवणुकीचे त्याच्यामध्ये महिलांना घेत नाही त्यांना म्हण तुम्हाला काय कळत नाही बचतीचं कसं असतं. बँकेचे व्यवहार वगैरे करून देत
हम्म हम् ते पण आहे. असं असं मुद्दामाच अस पाही तुला तेवढं महत्त्व देत नाही माणसं. हे जास्त जर माणसांनी स्वतःला चेंज केलं ना तर बायांना त्यांच जगणं अधिक सुखकर होईल किंवा सोयी जोपर्यंत माणसाची मेंटॅलिटी बदलत नाही ना तोपर्यंत बाईला ह्या गोष्टी तिना असं हे आव्हान राहतीलच आणि ते त्यांना फेस करावेच लागतील.
आणि घरामध्ये पण मला असं वाटतं ज्या महिला आहेत ना त्या महिलांनीच महिलांना सपोर्ट कराला पाहिजे की जा तू पुढ तू हे शिक तू ते शिक तुला हे शिकायच गरज आहे. आता सध्या काळ बदलतोय तू हे शिकून घे तुला हे यायला म्हणजे सगळ्यांनी जर मिळून एकमेकीना साथ दिली सगळं नाही का, म्हणजे मला असं वाटत महिला सगळ्यात पुढं असतील.
हा ते पण आहे सात पण एकत्र कुटुंब आहे ना त्यातल्या महिलांनी पण एकमेकीला साथ दिली ना तर ते आपण जास्त काहीतरी करू शकता. म्हणजे एखादा गृह उद्योग करू शकता किंवा त्यांच्यामधल्या एकीला जरी त्यांनी बाहेर जाऊ दिलं तरी त्यांनी बाकीच घरातलं सांभाळलं तरी म्हणजे घराचाच फायदा असतो तो. तसं बघितलंत पण मग कसंये छोटे छोटे विचार असले की मग त्या नाही होत
आणि जरी पैसे वगैरे कमवले तरी तुमच्या आपल्याच घरात येणार ना? आपलंच घर घर पुढं जानार आहे आपल्याच घरामध्ये वस्तू येतील आपलं घर होईल, आपली गाडी होईल
किंवा त्यांच्या मुलांसाठी हा किंवा त्यांच्या मुलांसाठी ते इन्व्हेंट करतील बुवा कधी अडीआडच
हो
आणि आजकाल कोणती पण वेळ येते. कधी पण येते. कोणावर पण येते. आज काही असं हे नाही की नाही आज मी खूप धडधाकट दिसतोय मला काहीच नाही होऊ शकत. आजकाल कोणालाही काही होतं. कोणताही आजार होतो. काही पण त्याच्यासोबत बाहेर काही घटना घडू शकते. काही असा भरोसा नाही ना.
आणि आता तर बालविवाह पण आता अजून पण एवढं जग पुढं चाललं तरी अठरा वर्षाच्या आतमध्ये मु मुलींची लग्न ते एवढं बघतात एवढ्या बातम्या ऐकात आ तेवढं नाही का म्हणजे एवढं माहितीय आहे की अठरा वर्षाच्यात मुलींचं लग्न करू नये कायदा आहे तसा. तरी लग्न लावून देत ते. म्हणजे त्या छोट्या
चे पण घेतात.
आणि ते मग ना त्या छोट्या मुलींना काय कळत नाही का. त्यांना शिकून द्यायचं त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करून द्यायचं आणि मग लग्नला करा
हम्मम. नाही नाही म्हणजे असं पण गावात तास आहे. ते मुलींना त्या बाहेर जाऊ देत नाही कारण त्यांना वाटतं आजकाल गावात आहे ना मुलींचं पळून जायचं प्रमाण वाढलंय.
तर त्याच्यामुळे लोक काय करताय बारावी र्यंत शिकवतात मग बारावी नंतर घरी बस. मग ती मुलगी दोन तीन वर्ष घरी बसते मग तिचं लग्न लावून देतात.
पण मग ते हा विचार नाही करत की उद्या तिच्यावर काही वाईट प्रसंग आला तर तिच्याकडे शिक्षण असलं तर ती उभी राहू शकते. किंवा तिचं तिचं ती स्वतःला सावरू शकते. किंवा त्याच्यासाठी दोन पैसे कमू शकते. हा विचार ते नाही करत ते विचार काय करता इज्जतीचा.
पण ज तेच मोकळीक त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन दिली की नाही तूच कर शिक तू. तुला पुढे जाऊन असा फायदा होईल तसा फायदा होईल तर ती मुलगी कशाला वाईट मार्गावर जाईल लगेच.
नाही. आणि मुलींनी पण आहे ना खरं असं ठाम राहायला पाहिजे नाही मी लग्न नाही करणार मला माझं करियर घडवायचे मला नोकरी करायची माझे स्वतःची मला इन्व्हेस्टमेंट करायची. मला माझ स्वतःच जरी माझ उद्या फ्युचरमध्ये काही जरी झालं तरी मी स्वतः च्या पायावर उभी असेल. मी स्वःच स्वतः सगळं हँडल करू शकेल. मुलींनी पण ठाम राहायला पाहिजे मला असं वाटते. जर असं काय वाटलं मुलींना की हा बाबा आपल्याला खूप दबाव येते. तर आपण कोणाला तरी सांगून नाही का चांगल्या व्यक्तीकडे सांगून वगैरे आपण अँक्शन घेऊ शकतो ना चांगली.
हो. पण हेना
घाबरून- घाबरून राहिलं मुलींनी पण असं एकदम हे व्हायला पाहिजे खंबीर व्हायला पाहिजे. मुलींनी पण.
हो पण मग जे आपण असं म्हणतोय ना शहरातल्या मुली ना या घेतात स्टँड किंवा त्यांचे घरचे पण असे वागत नाही बरं का कारण ते पण बघ आजकालची परिस्थिती काय आहे. दहा हजार कमवायला पण तुम्हाला आठ किंवा बारा तास काम करावं लागतंय. तेव्हा कुठ तरी तुम्हाला दहा पंधरा हजार ते मिळतात समजा. पण तेच खेड्यातल्या लोकांना ना शहराची ही जाणीवच नाहीये. त्याच्यामुळे ते मुलींशी असं वागतात आणि त्या मुलींचं काय होतं कि आईच समजा माणसांपुढे बोलत नाहीये किंवा बा च्या विरुद्धच जात नाही तेव्हा मग त्या मुलीला नाही ना तो सपोर्ट मिळत की, नाही मग ती ऍक्शन घेईल ती बोलेल बापला. किंवा आजोबांना. म्हणजे मी स्वतः अशी डोळ्यांनी उदाहरणं बघितले की त्या मुलींना वाटतंय. आणि आपण जरी त्यांच्या घरातल्याशी बोलो किंवा तिच्या वडिलांशी बोललो पण ते लोक त्यांच्या निर्णयावर ठाम असता
जे खेड्यातले किंवा शेतकरी लोक आहेत ना ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात त्यांना वाटत नाही पण बरोबरच यांना काय कळतं.
हो हो ते पण तसंच करतात आणि मग परत ते म्हणतात वय निघून गेल्यावर लग्न कोण करणार योग्य वयात लग्न झालेलं चांगलं असत. मग नंतर असं पण म्हणतात पण मला असं वाटतं आता महिला कशातच कमी नाहीयेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेतच विमान महि चालवता ते, रेल्वे चालवता ते, मेट्रो महिला चालवतात. महिला कंडक्टर आहेत नाही का प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेतच काही काही महिला तर ट्रक चालवतात माहितीय का? मग खरय ना सगळ्यांनी सपोर्ट हो सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे महिलांना की तुम्ही पण पुढे जाऊ शकता तुम्ही पण कमी नाहीये. आणि महिला सशक्त आहेत. त्या कुणा निर्भय आहेत आणि ते महिला खरं त्यांना पण खरं थोडी साथ मिळाली ना सगळ्यांची त्या अजून पुढे जाऊ शकत
आता आमच्याच इथली एक आहे लेडी त्या इथे सिटी लिंक म्हणून बस असतेत ना आपल्या सिटीच्या त्याच्यात त्या ड्रायव्हर होत्या. मग काही कारणास्तव त्यांना नंतर जॉब सोडावा लागला किंवा काही भांडणं त्यांनी सोडून दिला. तरत त्यांनी आता स्वतःची ती टेम्पो ट्रॅव्हल असते ना अर्बेनी यात एसी बस ती घेतली आता त्यांनी आणि त्या आता स्वतःच ट्रिप हे कर करतात लेडीजची. किंवा फॅमिलीची तीन तीन चार चार दिवसाची स्वतः ड्राईव्ह करता आणि हे करतात ट्रिप काढता आणि त्या लोकांची.
हो आमच्या इथं पण आहे ना एक पासष्ट वर्षाच्या आहेत त्या महिला
हो हो.
स्वःता घरी केक बनवायच्या मग ते केक बनवता बनवता त्यांचा छंद कधी झाला म्हणजे नाही का त्या शेजारी वगैरे विकायच्या पण आज त्यांची त्या पासष्ट, सहासष्ट अव्या वर्षी सुद्धा बेकरी चालवतात ऑर्डर घेतात ते म्हणजे महिला थकत नाही, वयाचा पण विचार करत नाही महिला किती नाही का का कष्ट करतातय ते म्हणजे ते आणि स्वतःच्या कलेला पण वाव देत ते.
त्यांच्याकडे कष्ट करायची, परत घरातले काम करायची, सगळं मुलांना सांभाळायची. सगळी जबाबदारी घ्यायची त्यांच्याकडे कुवतय. तस माणूस नाही करू तेवढी घेऊ शकत.
महिला तेवढ्या ताकतीने उभं आहे, त्या सगळं कोणाला बोलायचं मला असं वाटत चान्सच देत नाही त्या सगळं. त्यांच स्वतःच स्वतः सगळं हँडल करून जॉब बघून.
आजकाल कितीतरी सिंगल मदर आहे. एकट्या आया त्या मुलांना वाढवत चांगलं सांभाळ करतात भरपूर येत अशा.
आणि काय काय मध्ये ना शिकायची जिद्द पण आहेत ते शिकतात पण आहे. ज्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलंय ना त्या महिला पण शिकतात आता. आत्ताच मी मध्ये पेपरला वगैरे झा वाचलो आता दहावी बारावीचे जे पेपर झाले ना. त्या सत्तावन्न वर्षाच्या महिला पंचावन्न वर्षाच्या महिलांनी दहावी बारावीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाल्यात आणि त्यांची स्वप्न पण इतकी चांगली काय कायना सी ए व्हायचं. का डॉक्टर व्हाय काय वकील व्हायचे म्हणजे त्यांचे जे आधी लहान त्यांच्या ज्या अपेक्षापूर्ण राहिल्या पूर्ण कर-
हो नाही आहेतेत ना. आजकाल म्हणजे आहे म्हणजे दोन्ही पद्धतीचे लोकं आहेत. जे सपोर्टिव पण किंवा महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे पण आहे आणि मागे ओढणारे पण आहे आज. दोन्ही प्रकारचे लोक आहेत समाजाात. पूर्णपणे समाज काही बदललेला नाही.
पण खरं समाज जर बदलला तर कि छान होईल ना सगळ्यांनी मिळून राहिले सगळ्यांना एक सारखी वागणूक दिली. किती व्यवस्थित नाही का किती? पुढं जाईल आपलं हे.
उलट एकत्र कुटुंब पद्धतीला वाव मिळेल. आणि मुलांना पण सगळ्यांच प्रेम मिळेल.
एकत्र कुटुंब पद्धती राहिलीच नाही आता मुलांना काका, नाहीये मामा, नाहीये मावशी, नाहीये एकच मुलं येत होत त्यांना माहित ती पण नाहीये काय काना तर कि कोण काका असतात मावशी म्हणजे काय असं मामा म्हणजे काय असतो किंवा चुलत भाऊ वगैरे मावस भाऊ.
हम ह ह ह कारण आता काय? हा काही लोक होऊत देत नाही दुसरं अत्य त्याच्यामुळ निर्माण होणार नाही समजा एकच आपत्त्या असलं ग. आणि जरी समजा चुलत मावस असले तर आजकाल अंतर पडलंय. असे एकदम जाणे आहे ना तर मुलं पण सुट तीमध्ये काही लगेच जात नाही मावशीच्या घरी गेले तर मामाच्या घरी जातात. पण मावशीच्या आत्याच्या घरी असे पटकन जात नाही. किंवा मावशी नाही पण आहे समजा किंवा आत्या नाही पण आहे.
हो काय काहीना असून पण माहिती क ही माझी आत्या ही माझी मावशी म्हणजे जाऊनच होेतणार ना घरातले.
हम्म. आणि तेवढा लळा नाही राहिलाय प्रेम नाही राहिलाय नात्यांमध्ये पण समजा. काही ना काही असं कॉम्पिटिशन जे आपण म्हणतो ना जी असं. अ आपल्या जॉबच्या ठिकाणी असते. किंवा असं बिझनेसमध्येध्ये असे तीन आता नात्यांमध्ये पण झालेली.
हो हो खरंच झाली नात्यामध्ये पण कॉम्पिटिशन झालीय.
तेच मी पुढे जातो तो पुढे जातो. मग मी त्याचे जास्त पुढे मग मी काय त्याला विचारू मी काय त्याला फोन करू. किंवा त्यांनी मला फोन केला तरच मी जाईल असं हे खूप झालेलं आहे.
चालेल चालेल ठीक आहे मग मी ठेवते. धन्यवाद!
हम्म.